हॅलो हा माझा आवाज येतोय ना?
हो हो येतय तू फ्री आहेस का?
हो आहे ना बोल ना
अरे यार मला ना थोडं खाद्य पदार्थाबद्दल, म्हणजे आपण जे अन्न खातो ना त्याच्याबद्दल डिस्कशन करायचं होतं.
हा बोल, ना काय रे तु बोल.
तर अयिक अ खाद्यपदार्थ ना आपल्या मानवाच्या जीवनात अत्यंत महत्त्वाचा घटक आहे कारण मानू माणूस जेवणाशिवाय राहू शकत नाही त्याच्या शरीराच्या वाढीसाठी अन्न असणे, म्हणजे खाद्य पदार्थ खाणे हे आवश्यक आहे बरो बर आहे ना?
बरोबर.
हा कारण अन्ना शिवाय मा
हो!
लहान काळात असं म्हटलं आहे की अन्न हे! पूर्णब्रह्म आहे, हा पूर्णब्रम्ह आहे अन्न सांडू नये, किंवा अन्नाची नासाड करू नये, अन्न वाया घालवू नये, जिकं लागेल तितकंच अन्न घ्यावं. आता आपण एक एखाद्या म्हणजे मंदिरात गेलो, गेले असशील खूप साऱ्या मंदिरात तेथील प्रसाद असतील त्या प्रसादामध्ये आपल्याला. हो आणि असं बोलतात की अन्न हे सर्वश्रेष्ठ दान आहे, म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ हे दान म्हणजे अन्नदान आहे, असं लिहिलेलं असतं बरोबर ना.
हो आपल्या शास्त्रात आहे हो.
हा! त वाढणारे असतात जेे सेविकी ते आपल्या सांगतात ती लागेल तेवढच अन्न घ्या अन्नाची नासाडी करू नका बोलतात ना.
ते लोक सांगता उलट ते बोलतायेत की, जर तु मला अ वाटल्यास तुम्ही डब्ब्या डबा, आणला असशीला तर आम्ही डबा, पण भरून देऊ खर ताटातला सांडू नका खाली. ताटातलं तुम्ही खावा तुम तुमचा डबा असेल तर सेप्रेट भरून देतो.
हो आणि ते सांगतात पण म्हणजे या आपल्या यामुळचं आपली संस्कृती कळून येतीया कारण अन्न हे पूर्ण ब्रम्ह आहे यावरूनच आपल्याला लक्षात येत कि अन्ना नासाडी कधीही करायची नसता तो एक खाद्य पदार्थ आहे, त्याच्यामुळे आपल्याला जीवन एक मिळू शकते. आणि आप आपल्या आहारात ना म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचा आहार म्हणजे, आपल्या जीवनात वेगवेगळ्या प्रकारचा आपण आहार घेतो, विविध प्रकारचे खाद्य पदार्थ खातो, जसे की भात पोळी, भाजी फळे डाळ असू शकतात दूध मांस कोणी ना नॉनव्हेज देखील खातं, अंडी आणि सर्वात म्हणजे मिठाई असे वेगवेगळे पदार्थ आपण आपल्या आहारात समाविष्ट असतात
पण आताची जी पिढी आहे, ती पिढी कशावर जास्त जोर देते पिझ्झा, बर्गर, कोल्ड कॉफीज्, मोमो
हे पदार्थ म्हणजे खायला चविस्ट असतात, हो म्हणजे हे पदार्थ खायला टे म्हणजे चविस्ट अस टाची बेचू चोचले पुरवतात पण हे हानिकारक आहेत हे स समजायला हवं कारण याच्यामुळे आपल्या शरीर म्हणजे निरोगी न राहता म्हणजे ते खराब होऊ शकते किंवा आजार होऊ शकतो आपल्याला एखादा जसे पोटाचे विकार आतड्याचे विकार जुलाब असं म्हणजे वेगवेगळे विकार देखील आपल्याला होऊ शकतात. त्यामुळं संतुलित आणि पौष्टिक आहार घेणं. हो म्हणजे संतुलित आणि पौष्टिक आहार देखील घेणं जी म्हणजे जीवनात आवश्यक्य आहे. आता होय आता काही खाद्यपदार्थ असे देखील असतात. ज्यामध्ये आपल्याला प्रथिने असतात जीवनसत्व आपण बघतोयच की अ ब क ड असे वेगवेगळे जीवनसत्व असतात. जसे की गाजरामध्ये अस असतात नॉनव्हेज मध्ये असतात मांस म म्हणजे आं डी अ मासे अशामध्ये किंवा फळे संत्री आंबट फळे अस वेगवेगळे म्हणजे फळे देखील चांगले असतात. ते म्हणतात ना की रोज एक सफर चंद खावा आणि डॉक्टरापासून दूर राहा. हे खरंच आहे की सफ चंद खाल्ल्यामुळे कोणताही रोग होऊ शक कत नाही.
हो बरोबर आहे ते सायंटिफिक प्रुवन आहे ना ते सायंटिफिक प्रुवन आहे म्हणूनच स्वतः डॉक्टर सुद्धा सांगतात की सफर आजारी अस. एक सपरचंद खावा
हा कि ॲपलचा समावेश ठेवा असं बोलतात. आता विचार करणा कोणताही आजार जर झालेला असू दे कोणताही एखादा पदार्थ आपल्याला भात खाण्यास अवाइड करतात. ज्याच्यामुळे पस तयार होतो. पण सपरचंद हे असं फळ आहे जे म्हणजे अव्हॉइड केलं जात नाही म्हणजे ते ची प्युरी म्हंजे ज्युस देखी किल बनवून पीऊ शकतो. तो लहान मुलांना जन्मता देखील आपण म्हणजे ते पूरक आहार म्हणून सफरचंदात तर ज्यूस देखील आपण करून त्याला भरवतो.
बरो बरोबर हाय
हा मग तेच खाद्यपदार्थ म्हणजे त असे पोस्ट तिक पण आहेत आणि म्हणजे हानिकारक देखील आहेत. तर ते आपल्या म्हणजे आप आपल्यावर अवलंबून आहे की आपण कोणते पदार्थ खावेत कोणते खाऊ नयेत बरोबर ना
हो बरोबर परत माझं अजून एक म्हणणं होतं कि आता समज आपल्याला आवडत पिझ्झा बर्गर हे सगळं खायला आवडत पण ह्या सगळ्यामुळे आपलं फॅट कोलेस्ट्रॉल हे सगळ वाढत तर ते कंट्रोल म आणण्यासाठी असे कोणते पदार्थ आहेत जे आपण घरीच बनवून खाऊ शकतो जच्याने आपले जी
खाऊ शकतो हा
आपलं शरीर एवढं हे पण होणार नाही म्हणजे एफेक्ट पण होणार नाही त्या गोष्टी
अस बोलतात की देवानी सृष्टी निर्माण केलेली आहे हो ना तर जेवढे देवा चांगले आपल्याला फायदे दिले तेवढे तोटे देखील दिलेले आहेत मग आपण चांगले करावं का बाात शिकवावं आपल्या हातात आहे मान्य आहे की जिभेचे रोसले असतात महिन्यातून एकदा ठीक आहे म्हणजे चोचले त्यातल्या त्यात आता फास्ट फूडचे प्रमाण वाढले आहे मैद्याला म्हणजे आपण पिझ्झा खातो पिझ्झा मध्ये आहा छान आहेत म्हणजे त्यामध्ये शिमला मिर्च, कांदा, टोमॅटो चीज असत त्यांच म्हणजे बेस असतो तो मैद्यापासून बनलेला असतो मग मैदाद्वारे बनण्यापेक्षा त्यामध्ये आपल्याला काय पौष्टिक बनवता येइल म्हणजे त्याच भाजीद्वारे शिमला मिर्च, टोमॅटो, कांदा याद्वारे आपल्याला घरी भाजी करता येईल पौष्टिक आपल्या शरीरात काय जाईल का हे ट्राय करणे देखील आपल्या हातात आहे कारण आपण काय खातो यावर आपलं म्हणजे चेहरा किंवा स्किन किवा आपली बॉडी त्यावर रिएक्ट करते आपण एखाद तेलगट पदार्थ खायला चालू केलो तर आपल्या चेहऱ्यावर लगेच पिंपलस उठतात आपला चेहरा लगेच डल होतो
आपण ऑइली पदार्थ कोणते खाल्ले जसे अ आपण नुसते चिप्स जरी खाल्ले कंटिन्यू तरी आपल्या चेहऱ्यावर डलनेस ऑयलनेस पिंपल्स हे येतात
हो म्हणजे आपण जे खातो तेच आपल्याला रिएक्ट होतं म्हणजे रिएक्शन होतं लगेच आणि असं पण आहे की हा बाबा की महिन्याभऱ्यांन नाही आपण जे खातो आपण तस तू त्याच ठिकाणी म्हणजे पैसे घालूनच तू फळ खा म्हणजे फळे खा फ्रूटचा वापर कर फ्रूट ज्यूस चा वापर कर हेल्दी जेवण जेव? म्हणतात की जे कच्च्या म्हणजे कच्च्या फळ म्हणजे फळभाज्या आहेत किंवा पालेभाज्या पालेभाज्या पण जास्त प्रमाणात शिजवायच्या नसतात कारण ते जेवढ्या कच्च्या असतात.. त्यातले जीवनसत्व मरतात असं म्हणतात. पण जेवढ आपण कच्च म्हणजे टोमॅटो स्वच्छ वॉश करून म्हणजे कोणतेही फळ पहिला वॉश करून खायची असतात. वॉश करून खाल्ल्यानंतर आपले शरीर चांगले निरोगी राहण्यास सुरुवात होते स्किन ग्लो करते आपले विचार सकारात्मक होत जातात. म्हणजे आपण दुसऱ्याला चांगले ज्ञान देऊ शकतो. आपल्याकडे बघण्यात म्हणजे लोकांचा दृष्टकोन बघण्या बदलतो चेंज होतो की म्हणजे, ही एक समजूतदार मुलगी आहे, शिकलेली मुलगी आहे, एज्युकेशनल आहे, आपल्याला काहीतर छान अनुभवी देईल. ज्ञान देईल अस होत ना म्हणजे दृष्टिकोन देखील बदलतो.
हो जेवढ माणूस फिट तेवढं लोक विचारतात की हा बाबा तू असा कोणता आहार घेतोस की तुझी बॉडी तू एवढा निरोगी आहेस.
हा म्हणजे तुझी बॉडी तू कधी आजारी हा तू कधी आजारी पडत नाहीस तू हेल्दी आहेस म्हणजे असं तुझ काय राज आहे म्हणजे काही काय असं तू करतोस जे म्हणजे तू पण आम्हाला सांग म्हणजे आपल्याकडून हेल्प मागायला चालू होते. आणि आपण देखील त्यांना एक चांगल असत. सल्ला म्हणजे आपण सल्लागार म्हणून काम देखील करू शकतो.
हो.
आता आपल्या भारतीय संस्कृतीतच बघ ना म्हणजे एखाद्या कुठल्याही संस्कृतीत असू दे विविध सणानुसार विविध पदार्थ आपण बनवतो. आता दिवाळीत असू दे लाडू, चकली, चकली, करंजी, गणपतीत मोदक बनवतात, तर असे पदार्थ आपण ठराविक वेळेत म्हणजे ठराविक कालावधीत बनवतो. आपण कारण त्यावेळी टाईम तसेच वातावरण सुटेबल असत आता मग मकर संक्रांतीमध्ये असे म्हणतात की, तीळ आणि गुळ मिक्स करून खावेवे कारण उन्हामुळे होणारा प्रभाव आपण तीळगुळ असं मिळून खातो बरोबर ना, तर योग्य टायमिंगला योग्य आहार घेणं, खाणं गरजेचं आहे.
हे गरजेचेच आहे.
हो आणि कस आहे खाद्यपद्द हे आपल्या जीवनाचा काय म्हंटलीस,
तु जे जे मला सांगितलीस ना मला तुझ पटलं कि हा बाबा आपण आपल्या जिभेचे चोचल्यावर थोडस नियंत्रण ठेवायला पाहिजे.
हो आणि अन्नाची नासाडी टाळी देखील पाहिजे शेवटी आपण म्हणतो ना खाद्यप खाद्यपदार्थ हे आपल्या जीवनाचे आधार आहेत आणि निरोगी जीवनासाठी स्वच्छ म्हणजे स्वच्छता देखील पाहिजे तसेच ताजे आणि पौष्टिक अन्न खाणे आवश्यक्य आहे. आणि योग्य आहारामुळे शरीर देखील आपलं निरोगी राहण्यास मदत होतो.
मदत होते बरोबर बरोबर अगदी बरोबर बोली,
हो कारण योग्य आहार असेलच तर मगच आपलं आयुष्य म्हणजे अ म्हजे असं फ्रेश म्हणा,
निरोगी राहण्यास मदत होते अगदी बरोबर बोललीस आणि मला खरंच खूप बरं वाटलं तुझ्यासोबत हे टॉपिक बोलून आणि मला सुद्धा म्हणजे कुठ ना कुठं आपल्या जीभेचे चोचलेमुळ आपण स्वतःच आपल्या अ म्हणजे ह्येला कश्याला आजारपणाला निमंत्रण देतो.
देतो हो तर आपण हो तर आपण पौष्टिक खाऊया आणि निरोगी राहूया असाच मला तुला संदेश द्यायचा होता म्हणूनच तुझ्यासोबत डिस्कशन करायचं होत. तू टाइम स्पेंड केलास त्याबद्दल चल थँक यू.
हा वेलकम.
ओके बाय.
बाय.